हॅलो
हा ते सब्जा हा ला
हा तुझ आता हा झाला का नाही मग तू तुझा नंबर सांग
अ सब्जा मुळ ना हा हाड असं कठीण होत्या माझी केसला कळाल्यात एक दोन तीन महिने झालं केस गळायचे थांबत्यात नंतर तोंडावर असा गलो येतोय. गळाच अजून काय मला असं काय वाट ना तरी पण त जास्वंदीच तेल तेल करून ठेवले मी ते थोडं थोड लावतोय. हा ब
आता येतोय कमिंग रिज हज जास्वंदाच
हा हा लय कळाला आमचा मुलगा जरा ऍडमिट होता नाही मध्ये तवा पासून जरा टेन्शन घेतलं होतं ते भरपूर गळायला लागले लांब आहेतत खरं गळतात बघ आ
काय झालेल बा..
त्याला पेशी वाढल्या होत्या ताप यालता सारखा होय
कशामुळ?
ते जरा उन्हात तेन फिरलेल शाळेला इकडं तिकडं..
हा हा मग किती दिवस होता?
अ होता कि तरी पण पहिला पाच दिवस ऍडमिट होता, सहाव्या दिवशी सोडलं घरी आलो एकच दिवस घरात आणि मी दुसऱ्या दिवशी शाळेला गेलो. आणि त्याला संडास आणि उलटी चालू झालं जे खाईल ते असं उलटी करायला, मग आणि नेलं दाखवायला ते अडमिट.. करून घेतलं त्यांनी
हम्म हम्म हम्म हम्म
हा ह
म आता हाय काय बरं?
आता आहे बरं, तरी पण ज.. जपतोय त्याला लय तो...
तेच की बाई लहान असुपर्यंत..
हा आणि जरा छाती सारखं भरत्या त्याची
भरत्या?
भरत्या.
लय जपाय लागतंय पोरासनी
हम
पाच वर्षाची होऊस पर्यंत टेन्शनच असतय एकदा पाच वर्ष झाली म्हणजे जरा त्यांच ती खेळत्यात, खात्यात, पित्यात
हम् तेच की डॉक्टरांनी सांगितलेएक पाच वर्षा.. पर्यंत दमवल म्हणून
हम्म
नाही तर सारखं ध्यान न्यावं लागते. छाती भरत्या म्हणून दवाखान्यात
हम
तुम्ही घरी काय उपाय कर. ते छातीतने भसल्यावर पोरना काय करत होत.
मी हेला होतो तो बघ ते विक्स परब मा ते नाय मुलांचं.
हा.
ते जास्त करून लावत होते. पण सगळ्यांनाच एक. तोच उपाय सुट होय आस
होत नाही हा.
माझे माझ्या बरच नाही, दोघच नाही मण तेच वापरले मी, छातीला जर लावायचं पायाच तळव्यास्नी जर लावल क नाय नाही कमीत होत होतं. बारक्या पोरगीला हे होत हुत सारके खल्लं कीछात भर अजूनपर्यंतला केळाचा त्रास होत.
हा हा.
केळचाच त्रास होतो तिला. बाकी काय होत ना तला.
केळान भरत्यात व पोरांचे हा होय केळान भरत्या आम्ही प आम्ही देत नाही यला केळ.
हम्म तू काय करतेस छाती भरली क.
हा वाफ मशीन आहे घरात वाफ देतोय अ नंतर ओवा गरम करून शकतोय.
हा ते पण चालते. हेुलावर पण कमी अस हम्म
हा दोन तीन पर्याय करते. अ मध्ये मध्ये लई भरालती म्हणून. ते कप पडायसाठी आल्याचा रस अस. हम्म, खिसून एक चमचाभर आल्याचा रस.
पिला काय ग?
पिला की ते जळून जा ते आतल्या आत. नंतर आमच्या इथं गावात एक जण. ते असं झाडापाल्याचं औषध पाजत्यात छाती भरल्यावर. ती उलटी करतात परत म ते दमवतय लय पिताना खरं. मग एक-दोन वेळा ते पाजून आणलो तर खर पडते सगळं ते झळमाट सगळं पडतेय.
हा हा हा हा,
घरातल्या घरात हे पण आणून ठेवले काय एकांड नसतय का एकांड लहानपणी आपण हे करतोय. ते एकांड पण उघळून ते जरा पाजत होतो.
हम्म हम्म हम्म हम्म,
ते कसं आमच्या इथं लाडका एकटा आहे, सगळ्यांच्या घरात गेल्या हा खातोय काय पण नाही. गार पाणी काहीतर दिलं की, खातोय. असं. तरी पण लई सोडत नाही, आम्ही खरं आता कळल तस ऐकना झालंय बसना नाही घरात. चार वाजल की फिरायला चालु करते हा.
हम्म, मुलं जात हाय. कस ऐकणार ते.
हा,
तेज़्या आजी संग फिर तो काय एकटाच जातोय?
एकटाच तित घराला घर लागून आहेत आमची सासू, चुलत सासू तेन.
हा हा हा,
जातोय
त्याला झो झोप आले
उठलंय उठून पापड‌ तेन खाल्ला आता.
हम् हम्म हम्म
लवकर झोपला होता. दहा अकरा ला झोपला ते नेलं नव्हतं शाळेत त्या नाही उडजाचे पण केलेत मधी तांदळाचे पण केले हंडी हांडी पापड. हा मशीन नुसत मशीन मशीन दाबलं नाही आम्ही जर लाटल ते मशीन दाबल्यावर पातळ असं लाटलं
का होतात की मशीनची पातळ
त्याच्यापेक्षा पण ना असं पातळ लाटलं असं उडदापापड पातळ असेल ना तस असे एकदम भरपूर खोलत्यात हा हा नाही नाही छोटे छोटे
हम ह
खर फुलत्यातले आणि उडदाच केल्यात सगळी आम्ही दोन दोन किलो सेम हॉटेलमध्ये असते तस झाले काल आमच्या एका पाहुण्यांच्यात घेऊन गेलतो त नाही काय न्यायचं म्हणून सगळं फराळाचं उन्हाळ जरा जरा केलेली नाही ते कि म त्याने म्हणते असं झालंय मनुसे
हा
मसाला पापड मला तसा नाही डाळ आणून दळली होती त्यात दळताना फक्त एक वाटी एक किलोला एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी सोयाबीन असल होत आम्ही सोयाबीनची डाळ
सोयाबीन घातलेलं का मी घात केलेलो हे मूग डाळच घातलेली ते मोबाईल वर बघूनच की सोयाबीन काही नाही इकडे मिळत पण नाहीत मळयात नसतं त कधी
हम्म हम् आणि असं पातळ लाटलं होतं कसं आम्ही चौघे जण होतो मग एक असं ते आदल्या दिवशी मळून ठेवायच गरम पाण्यात मिली पाणी आणि एक पुडी बास होत्या. हा. अर्धा लिटर पाणी हा, अर्धा लिटर पाणी आणि अ एक ती मसाल्याची पुडी, एक किलो ला रामबंधू. ती एक मसाल्याची पुडी घाातली. काहीच घालायला लागत नाही वरण.
होय.
हा मीठ त्या सगळं त्यात असते, आणि संध्याकाळी मळून ठेवलं आणि सकाळी असं लय पूर्ण घट्ट दगडागत असं आणि असं ओडून व ओडून आपण धुणं कसं पिळत तस ते, असं मुरगाळून मुरगाळून
हम्म ते कुठायच असतें
हा कुठलं नाही त्यांनी, आमचे ते पुण्याचे सासू नाही आग त्यांनी आल्यात मग त्यांनी तिकडच असं करत्यात ना म्हणूनच त्यांनी असं मऊ केलं मर्दून मर्दून असं ओढून ओढून मग तिने गोळा केला आणि दोघींनी लाटल क्लास केलं. खरं असं हाताची तळव दुखत होते, हा रेटून रेटून हा घट खरंच जवढं घट्ट असत ना, तेवढं ते छान लागतेय.
पापड छान होतेत का?
पापडं खुसखुशीत होत ते हा.
हा तळले म्हणजेच, पापडाला कशे फोड यायला पाहिजेत.
हा मग ते भाजलेल्यापेक्षा तळेल छान लागत.
चांगलं वाटतेत.
हा.
हा हो. आंबल तवा ते चूल नाही ना भाजणार कसं? डायरेक्ट गॅसवर पण भाजायचं नसत. ते
नाही नाही. आणि अ तुम्ही कसं केलासा?
असेच केल कि हो. रात्री मळून ठेवलेल? सकाळी जरा मग खलबत्यात घालून कुटलेलो. मी मोबाईल वर बघूनच केलेल ग. गोळे करून जरास तेलात बोट लावून लाटलेलो हा. कुटल्यामुळे खूच मऊ झालं. तेलाच बोट लावून लाटलो ना तेल नाही लावायचं. एकावर एक कशाला नाही ठेवल मी.
हमम. आम्ही कस केलं असं वाळतल. पसरलं आणि थोडं थोड वाळतना हडकल्यावर एका वर एक अस. घालून आपला एक किलो चा कागद असतो ना. ना त्या तस चापून ठेवलं. असं दुकानात प्लेन झाल्यात हा प्लेन आणि ते लज्जत पापड नसत का विकतच. एका पॅकेटमध्ये सहा त्या पासून चिकटून. झालंय ते फक्त एवढच एक ते मेन कागदाच्या कागदावर घाल. हा.
मशीन सारख्या
हा. त्यांच्या. सासूबाईंची आयडिया. इकड तिनी करत्यात ना.
ह हा हा हा मी पन आता पुढच्या वर्षी करून बघते. एक दिवस फॅन खाली वाळवलं मी कागदत घालून तसच ठेवायचं.
हा तसच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी फक्त उन्हाला लावायचं एक पाच ते सहा मिनिटच फक्त असं लावायचं आणि असं काढायचं लय उशीर उन्हात ठेवलं की लाल होतपड
हा आणि ते तुटतत फुटतत ग तडक लागत होता चुराच होतय
हम् ब
मग ते एक दिवस तर ते असं आकसल्यागच झालं पापड म्हणजे असे विकत च्या सारखे नाहीत प्लेन रा राहिले नाही मग तिथ ते एकावर एक ठेवलं नसत. त्यामुळे तसच होणार आहे माझ्या लक्षात नाही आले होते ते पापड काय मशीन मधले अस
हा आम्हाला माहित नव्हत त्यांनी सांगितल्यामुळंच हा हा करा करा.
तो नंबर सांग काय
हा